हॅलो.
हॅलो.
आता
हो, हो आवाज येतोय, माझा येतोय आवाज तुला?
ओके तर आता
काय नाही सध्या बसलंय. तुझं काय चालू आहे?
अच्छा तुम्ही जरा जोरात बोलताय का दिदी इथ वाॅईस येईना तुमची.
हॅलो.
हा आ यायला प्रॉपर. होय, होय दीदी काय कराल आता तुम्ही
काय नाही बसलंय बोल ना.
अच्छा तर दिदी ते मला डेली रुटीनचं बोलायचं होतं जरा.
हो, हो बोल ना.
तर पहिलं तर दिदी बघा मी तर सकाळी सातग वाजता उठते. तुम्ही किती वाजता उठताय सकाळी?
मी पाच वाजता.
अच्छा एवढ्या लवकर उठताय तुम्ही?
हा ऍक्च्युली मला जिमला जायचं असतं साडेपाच वाजता. सो पाच वाजता उठाव लागत.
अच्छा बरोबर चांगलं आहे. तेवढं लवकर तर मी उठत नाही, बट मी सात वाजता उठते. सात वाजता मला उठून पहिलं तर माझा नाष्टा तेन असते अ नाष्टा तिन मतलप नाष्टामध्ये पण आमच नस तर ते दही, अ दही चपाती छाच ते असते.
हा ठीक आहे.
कानू
असं काही नाही म्हणजे बघ माझ कस आहे रुटीन आता बघ. मी पाच वाजता उठते, देन मग मला जिमला जावं लागत ना साडेपाच वाजता. सो मग मी बेसिकली उठ ठून मला थोडंस म्हणजे डाय काहीतरी अ खाऊन जाव अस जेणेकरून माझ्या बॉडी ला प्रोटीन वगैरे मिळावं अस म्हणून मी थोडे ड्राय फ्रूटस वगैरे अ घेते. मग त्यानंतर वर्कआउट वगैरे करून आल्यानंतर म जे काही असेल घरी मि कॅनडॉल पावडर वगैरे काय त्यांचं प्रोटीन वगैरे असेल तर मग ते घेते मग त्याच्यानंतर मग थोड्या वेळानंतर तर मी अ थोडस म्हणजे फ्रेश वगैरे होऊन झाल्यानंतर जो ब्रेकफास्ट असतोय मग माज्यासाठी मोस्टली अ पो-पोटॅ टो देन मग स्वीट पोटॅटो किंवा ते तुला माहितच असतील अ दडपे कोबी म्हणतात म्हणजे जे मी वेट गेन साठी कॅक्चुली जा ते जिमला म ते मला दडपे पोहे सजेस्ट केलं होत. म ते घेते. म्हणजे बेसिक केले जातून म्हणजे प्रोटीन कॅलरीज मिल मिळतील ना हा तेच मगी म्हणजे घरी मला ते देेतात ते किंवा प्रो म्हणजे पनीरच काहीतरी म्हणजे पनीर भुर्जी वगैरे असेल किंवा अंडा आमलेट वगैरे काय अस जे म्हणजे ज्याच्यातून मला हा बॉडीला माझ्या फायदा होईल तेच मी घेते मोस्टली. जस बाहेरच जंक फूड वगैरे अस बाकी कायी म्हणजे नाई गेत बाकी तुझ मग पुढं डायट काय असतं उठतेस तू सातला तेन त्यात्
अच्छा बट दिदी एक माज भाऊ पण तेन जिम तेन जाते मग तेला पण ते प्रोटीन ते देत्यात मग क कुठलं प्रोटीन बेस्ट असते ते सांगू शकताय काय तुमी?
असं काय नई ऍक्च्युली कस झालंय मी पण आत्ताच म्हणजे जानेवारी पासूनच जाते अ मी जे घेतलेलं ते मसल घेणार. असं नाव होतं त्याचं मला ते फोर थाउजंड पयला मिळालं होत ते बाहेरच म्हणजे ज्यांची जीम होती ना. ओनर होता त्यांनी मला सजेस केलं सो मी ते घेतलं अ बट मला ते इफेक्टिव्ह वाटलं बिकॉज माझ वेट खू खूपच कमी होतं. देन त्यानंतर इनक्रीज वगैरे होत गेलं. ते वाटलं मला ते आहे इ फेक्टिव्ह अँड ऑल मग देन त्यानंतर मग मी ते उम म्हणजे ते कॉस्टली आहे ना, मग त्यानंतर मी काय केलं ते कमी कमी करत मग त्यानंतर म जे घरी अव्हेलेबल असेल रेग्युलरली म्ह म्हणजे बघ ना मिल्क असतंच आपल्या घरी, ड्रायफ्रुटस् असतातच, बनाना असतो किंवा चिक कुश एक तर आपल्या म्हणजे वेट गेन साठी चांगलाच हाय मग तो घेते मी आहे इफेक्टिव्ह आहेत बाहेर आ आपण म्हणतो ना हे प्रोटीन चांगलं नई ये म्हणजे जे आपल्या बॉडीला अस सूटेबल असेल ते आपण व्यवस्थित घेतलं त्याच अ त्याच म्हणजे त्याबरोबरच वर्कआउट देखील आपण प्रॉ परली केला. तर ते बेटर होतय आ पल्या बॉडीसाठी
अच्छा, बरोबर. मदी मी पण विचार केलता जिम जॉईन करायचा. बट ॲक्च्युली काय आय ह जे तेजी प्राईस असते ना मंथली
हा हा हो अ ती कॉस्टली असते
हा मग अजून मी शी स्टूडंड आय मग टाइम पण मिळ
हा हा हा नई बट कसय सांगू का अ म्हणजे आता माझच बघ मला मी ज्यावेळी जिमला जात नव्हते ना त्यावेळी मला दिवसभर म्हणजे अस थ थोडासा तणाव, थकवा अस जाणवत होता बट ज्यावेळीपासून जाते ना त्यावेळीपासून थोडस अस म्हणजे हॅप पिली अ मला म्हण म्हणजे काही गोष्टी असं सरव्हावं करता येतात बेटरली. म्हणजे जसं की आता आता आपलं असतयचं ना काहीतरी आता आपली स्टुडंट लाईफ अँन पुढं सगळ बाकी असते त्यामुळे काहीतरी टेन्शन अँड ऑल असतयच ब बट ते जिम झाल्यानंतर थोडस योगा वगैरे आ तिथं घेतात आमचा मग ते घेतल्यानंतर थोडस अस टेन्शन फ्री रिलॅक्स असं होऊन जातय म्हणजे आहे ते चांगलं एखा म्हणजे आपण बोलतो अ मला पण पट टत नव्हत हे जीमच वगैरे हे काय असतं ब्लाब्ला असं बोलणार मी पण ठीक आहे चांगलं आहे ते म्हणजे अ त्याला रेट करायला गेलं तर मी नाईंटी पर्सेंट त्याला रेट करेन. तुला काय वाटतंय?
मला पण वा टतय की ला फिट पण होत्या बॉड
ठीक आहे मग
ल्यासतास बट जिमला जर गेलं तर ते बरं वाटते असं वाटालय
र बाकी अजून मग ब्रेकफास्ट वगैरे झाल्या ना? तर काय आहे तुझ्या डेली रुटीनमध्ये
अ होय डेली तीन. एक माझर हाना पप्पा आणि माझा भाऊ तेन जॉब तेन करते मग त्यांच्यासाठी डब्बा तेन रेडी करा. आता ते डब्ब्या तेन रेडी झाले की स्टडीज करा स्टडीज नंतर परत हे कॉलिंगचं आपलं काम असतय ते करा नंतर रात्री परत आता हे होऊस तोपर्यंत रात्री परत आता पप्पाचा त्यां कॉल येते की हे बनवा ते बनवा मग ते बनून परत आता त्यांची नाईट मतलब असते ना की रात्री पण काम करत्यात
ते असतय
हा केव्हा तर नाईट ड्युटी असली कि ते आता नाईटला पण तेन डब्बा घेऊन जातेत ते आता डब्बा रिप मतलब रेडी करा नंतर जेवन हो तोपर्यंत बारा ते एक वाजते भांडी बिंडी घासून मग टाईमच मिळत नाही की असं जिम जाऊया या फिर असं
अच्छा अच्छा ठीक आहे. म्हणजे ज्यावेळी तुला मिळेल ना टाईम त्यावेळी तू नक्की जा. म्हणजे बघ कसाय एखादी अस चांगली सवय आपल्या बॉडीला लागते आणि आ पण त्यामुळे फिजिकली स्ट्रॉंग होतो. आणि मे ली देखील सस्ट्रॉंग राहतो.
होय बरोबर हाय हं
बाकी म्हणजे तू-तू एकटीच करतेस घरातलं?
होय मतलब आता घरी मी आणि माझी मम्मी असत्या माझी मम्मीच मतलब लई आस ऑपरेशन तेन झालेत ना तर ति जास्त काम तेन करत नाही नुसतं मीच मम्मी नुस्त कपड्या वॉशिंग मशीन असते ना ते करतात. बाकी सगळं
हा-हा-हा-हा म्हणजे लाइटली जी कामं आहेत ती करून घेते मम्मी पण बाकी तू करतेस बाकी सगळं. ब्रेकफस्ट, लंच, डिनर वगैरे तूच सगळं बनवतेस? हो चांगलाय म्हणजे अ एक मुलगी देखील हे सगळं काही करू शकते. हे तूच एक बेटर एक्झामपल आहेस आपल्या समोर.
हे ते
म्हणजे कॉलेज लाईफ करत करत घरातलं देखील सांभाळणं
हा मग आता तुम्ही जे जिम
हो बोल ना
प्राईज हाय?
त्याच म्हणजे कसंय सांगू का? आ पहिला होत वन के होत म्हणजे वन थाऊजंड देन आता त्यांनी टू हंड्रेड वाढवला पर मंथचं बाराशे अस चार्जेस आहेत.
अच्छा बाराशे तसं आहेत काय? तरी पण ठीक हाय.
हा.
कारण की आमचं हित नुसतं महिन्याला चार ते पाच हजार
हा ते डिपेंड करतय म्हणजे जिमचं क्लायमेट, तिथलं जे म्हणजे इक्युपमेंटस कॉस्टली असतात एक-एक. हे कसं जी ओनर आहेत ना? ते लेडीज ओनर ते असं ओळख तो भेटून गेले अस कमी रेट मध्ये मला
अच्छा हा हा ते तर आहे आरे ती पण असते की केवढं ओल्ड जिम असे ना कि तेवढे क्लाइंटस् असतेत की तेवढ तेनी हाय प्राईज घेतात नवीन असले तेनी कमी प्राईज घेतात जेव्हा असे सगळे लोक नंतर
होय होय बरोबर माझी जी जिम म्हणजे मी जिथे जाते ना ती आता आताच चालू झालेली आहे म्हणजे मे बी वर्ष झालं असेल
हा म्हणून तिने एवढे घेत आता हळूहळू तिने आता दोन ते तीन करणार तीन ते चार
हा वाढवणार नंतर म्हणजे जस जस क्लायंट्स येतील तस ते डिपेंड करत त्याच्यावर
होय
ठीक ये तुला सजेस्ट करेन तू देखील जॉईन करावास
होय ठीक आहे मी नक्कीच जॉईन करेन
ठीक आहे
मी सांगितला डेली रुटीन मध्ये आता नवीन काय?
हो आयल्को थँकफुल ओके बाय
अ